हॅलो.
हॅलो नमस्कार. हॅलो आवाज.
हॅलो बारीक मॅडम बारीक आवाजल तुमच
हा एक मिनिट ह.
कमी आवाज येतो एकदम.
हा येतोय का आता आवाज.
हा हा बोला.
हा नमस्कार म्हटलं.
नमस्कार मॅडम.
हां ह आताही काही काही आपल्याला म्हणजे पण घर बसले पण काहीतरी ऑनलाईन वगैरे काम केले पाहिजेत. तसच मी बघितलं की गाव आपल्या हे असतात ना गावी वगैरे बऱ्याच जण भिशी वगैरे चालवतात तसे तुमच्या इथे. कोणी चालवतात भिशी वगैरे.
हा भीस चालवतात आणि काही ठिकाणी बचत गट किंवा अस काहीतरी ग्रुप करून गृह उद्योग चालू असत्यात काहीतरी घरी बसून लोनच्या. किंवा पापड बनवून. ते बचत गटतातून थोडेफार पैसे घ्यायचे. आणि त्याच्यापासून काहीतरी उद्योग तयार करून छोट्या घर त्याच्यापासून काही उद्योग तयार करून छोट्या घर बसल्या म्हणजे घरातली कामं करून ते काम करू शकतो आपण असं बायका करून मग ते पै म्हणजे काहीतरी लोनच झालं समजा किंवा पापड म. थोडंफार करून त्याच हे करतात नाही का विकून त्याच्या अजून जास्त पैसे तयार करतात
हा कारण हो मी पण खरं बघितलंय शहरी भाग. भिशी किंवा बचत गट वगैरे ह्याच्यावरती जास्त करून गावचे लोक. जे त्यांच जास्त भर आहे कारण गावच्या कशा सगळ्या. ओळखीच्या असतात आपल्या आ त. त्याच्यामुळे त्यांचा एक अस गट. तयार झालेला असतो. त्यामुळे. त्या अशा उद्योग करतात काय काय आणि स्वतःच्या.
हा गावामध्ये सिटीमध्ये कस असतं मॅडम बायकांना एकमेक. बोलायला मिळेना सिटीमध्ये ते. त्याच्यामुळे हे उद्योग वगैरे कर लांबची गो. गावात तसा अ माणूस. असते किंवा मग. अ खूप असा घरोब असतो आजबाजूच्या लोकांचा सुद्धा एकमेकांशी.
हो आणि कस त्याला आधीपासून जन्मापासून अशा राहिलेल्या असतात ना एकत्र. त्यामुळे असं एक त्यांचा. असा एक ग्रुप तयार झालेला असतो आणि त्यामुळे त्यांना एक. एकमेकिंच बघून किंवा एकमेकांच्या हा एकमेकांच्या माहिती. घेऊन वगैरे मग ते मार्गदर्शन घेतात आणि मग त्याप्रमाणे मग असं. उद्योग करतात घर घर बसत. ल्या ग्रहउद्योग वगैरे आणि ते खरंच म्हणजे चांगलं आहे गोष्ट असाच वेळ घालवण्यापेक्षा.
हम्म हम् मोबाईलमुळे आणि बऱ्याच ठिकाणी आणि बायकांना घर बसलं काहीतरी काम ओ मिळत असत ह ना. एक तर अअ. काहीतरी ऑनलाईन काम मार्केटिंग काम नाहीर घरात काहीतरी वस्तू बनवन. अअअ मत्याची मार्केटिंग ओनलाईन.
काम किंवा शिवणकाम येत मग त्या लोकांना सुद्धा खर. खूपच म्हणजे स्कोप आहे. कि आजकाल क्रोशियाच वगैरे पण खूप चालतो अ डिमांडे.
हा.
म्हणजे त्या विणून जे गारमेंट काम करून जे बनवतात ना एक एक
हो.
त्याच्यापासून वगैरे ते क्रोशियाच वगैरे, त्या खेणी म्हणा किंवा रुमाल हात रुमाल वगैरे असं बनवतात तेडीबेर वगैरे तसं काय आणि ते वि त्यात किचेन वगैरे खूप छान असतात त्या एके
पण आता आमच्या इथे पणेना अ बर्याच ठिकाणी बाई काय ना स्वतःच काहीतरी घरी बसून काहीतरी चालू असं त्यांचं आहे ना थोड्याशा इन्हेस्टमेंटमध्ये आस काहीतरी मोठं काम करावं हे प्रत्येकाच अपेक्षा असते. त्याच्यामुळे मग एक तर पार्लर झालं शिवनकाम झालं
आणि शिवणकामल्या शिवणकामल्याता मारणस नाहीए.
हा. हो. कंटिन्यू आणि बायका बघा बायका काही साड्या घालण सोडत नई. हहह किंवा मग जसे
किंवा ड्रेस
ट्रेंडिंग साड्या आल्या तश्या बायका साड्या घेत असताना ब्लाउज ब्लाजचं काम कंटिन्यू ल असत म्हून जव
हो आणि आजकाल आपल्या साड्यांपासून ड्रेस बनवतात वगैरे त्याचा पण खूप डिमांड आलाय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे आपण बघ तो ना कुठे युट्यूबवर वगैरे की वेगवेगळ्या प्रकारचे एक एक डिझाईन कि महाग पण शिवून देतातातश आठ हजार किंवा ज असे अस फेमस जे असतात ना त्या दार असं दोन अडीच हजाराचे पण खं शिवायला शिवण
मग मग आता मी स्वतः एक वर्षाचा कोर्स केलेला त्याच्यामुळे ना म्हणजे मला माहिती आहे आता काहीतरी कश कोणतही आपण एखाद टाका कापड अस ना त्याच्यापासून सुद्धा काहीतरी नवीन वस्तू बनवू शकतो हो म्हणजे जर शिवण कामाला तर हा मी स्वतःसाठीच खूप ड्रेसेस शिवलेले ब्लाऊज येते पण म आता हम्म. मग काही कारणांमुळे आता थोडं बंद
हा हा हा मुलं वगैरे लहान असली कि मग वेळ नाही मिळत जरा मुलं थोडी मोठी झाली मार्गी लागली क मग वेळ मिळेल.
बरोबर मग काहीच घरातलं थोडं तर त्याच कारणामुळे ते बंद झालं. नाहीत मग मला असं काहीतरी जुन्या वस्तूंपासून जुन्या साड्यांपासून काहीतरी नवीन इंटरेस्टिंग काहीतरी बनवायचं. खूप आवडत होते आणि मग मी ेल सेलिंग सुद्धा केलेली त्याची.
हा हा हो कारण असं ते पाऊच वगैरे, पव लाग छोट्या कप कपड्यापसून पाउच वगैरे बनवला वगैरे मोबाईल क कववर म्हणा
मग तेच नाही शिवणकामचं जर थोडंफार नॉलेज असेल ना मॅडम तर आपआप काहीतरी आपण त्याचं एक एखादी वस्तू बनवू शकतोय ना.
हा.
त्यांच माइंड असतील
हॅलो
हा हा मॅडम बोला ना.
हा ते शिवण कामदार आलं ना. थोडे जरा मुलं मोठे झाली. की मग सुरुवात करा परत शिवायला व
हो मग मग आणि मला आता इंटरेस् आहे ऑलरेडी त्याच्यामुळे काही ननव नन आप काहीतरी मो क शक गो जरी डोक्यात न आप बरोब त्या म्हणले आता गोष्टींची.
आणि युट्यूब वरून सुद्धा एक एक आपल्याला नवीन नवीन डिझाईन मिळतात
हा मग तेच ग गृह उद्योग म्हणजे बायकांचा चालू असत काही ना काही हे कर ते कर ते कर कसे पैसे कमाव
हो आता ह्या गर्मीच्या दिवसात वाळवण्याचे वगैरे पदार्थ पापड वगैरे किंवा ते कुरडया.
म्हणजे, बाई असं आहे घरातलं सगळं आवरून ती काहीतरी चार पैसे कमवावे तिचं हे असतंय ना
हो खरंय म्हणजे आपण सतत. आपल्याकडे थोड्या आपल्या स्वतःसाठी पाहिजे असले की. तिकडे आपल्याला.
हा हा मध्ये आणि स्वतःचे पैसे अस बंद
हो तेच एकऐ वेगळा आनंद मिळतो आणि आपण स्वतःच्या पायावर असते की एक आत्मविश्वास पण वाढतो आपण
हो म्हणजे ण्यासारखं आपण काही घेऊ शकतो आता जर नवऱ्याकडे हजार रुपये मागितले तर तो म्हणणार की याच काय केलं काय घेतलंे सगळ ते हिशोब ठेवणार हिशोब ठेवणार बरोबर जस आपण स्वतः कून त्या पैसे खर्च
हा आपण कुठेही वापरू शकतो ना कसही आपल्याला पाहिजे तेव्हा किंवा कुठे बाहेर जातोय तिथे वापरले किंवा आपण आपल्या जवळच्यासाठी म्हणा अधी वाढदवसासाठी वगैरे आपण त्यांना कधी गिफ्ट वगैरे आणू शकतो
त्याच्यामुळे बायकां गृह उद्योग घरगु काहीत उद्योग चालूच असतात
खरंच गावाकडच्यांचं ना उलट तो फायदा आहे एक स ग्र उद्योग वगैरे त्या मिळून सगळं करू शको
तेच आता आमच्या एरियात पण बऱ्याच ठठीक काय ना दहा दहा जणंचाम
हा आणि त्यांना सबसिडी पण मिळते ना म्हणजे असं हे उद्योग वगैरे करायचा असेल तर बँकेकडून वगैरे असं
हा मग कसं असतं ना बघ आता तुम्ही एखादा ग्रुप असता तुमच्या दहा जणांचा मग ते एवढे एवढे तेवढे पैसे मिळणार तुम्हाला त्यांच्याकडून मग त्याच्यात तुम्ही काही उद्योग करायचा किंवा त्याचा कसा वापर करायचा हे आपण ठरवायचं ते
अच्छा
थोडे थोडे पैसे त्यांचे हे करत तरयचे वाटतं कारी जमा करायचे असतात मग ते बा ए पैसे घेऊन जा ते लोणच्याच झालं पापडचं झालं तेव्हा असं दुसरं काहीचं नाही काम म हे करून सगळे मिळून ते काम करतात आणि त्याच्यापासून त्यांना काहीतरी प्रॉफिट असतो आणि काही बायकांना जरा त्या कमी व्याजामध्ये जर पसैसे पाहिजे असले कमी टक्क्यामध्ये, म त्याच्या कोणते पैसे देता असं लोकं?
म्हणजे कुठून घे
हा, कमी कमी व्याज बचत गटात पैसे मिळत
हो, ते भीशी मध्ये सुद्धा, मोठ्या मोठ्या भशी लावतात. त्याच्यात सुद्धा असं कोणी लोन म्हणून उचलतात. आणि मग, हा त्याच्यात सुद्धा कमी असतो हे. व्याजाचा दर. तुम. चकडे वगैरे तू लावतेस का भिशी वगैरे, हा भीशी लावते. ते काय म्हटलं?
हो मीच वगैरे लावतो ना आमचं म्हणजे, एक गल्लीमध्येच आहे. काही काही बायकांच फॉल फॉल करणं, किंवा एकदम परिस्थिती ज्यांची हे ना कि ते बाहेर कामावर जाऊ शकत ते काही नाही. हॅलो.
हॅलो हा, हो येतोय येतोय.
म्हणजे आता काही काही महिलांना ना घरातून पण अस पैसे मिळत नाही किंवा काही नाही, तर त्यांना प्रत्येक प्रत्येक वेळेस महागावं लागत, प्रत्येक वेळेस नवऱ्याकडून माहागाव लागतो. आम्ही काय केलेलं की. अ फॉलचं काम किंवा, पिकोचं काम करतात ते बायका मग ते थोडेफार पैसे त्यांच्याकडे साडतात पाचशे झाले किंवा हजार म आम्ही ना दर महिन्यात त्यांच्याकडून जेवढे पैसे भरले जाईल तेवढ त्यांच्या मी भीशी लावतो.
अच्छा.
हा. म्हणजे म ते असं काही जमा करून ठेवू शकत नाही किंवा इन्व्हेस्टमेंट होत नाही त्यांच्याकडून घरात, मग भीसी द्वारे आम्ही ते पैसे एकमेकांना हे करत असतो.
अच्छा आणि हे जर शिवण काम येत अशेल ना, तर ते अल्टरच पण करण्याच पण सुद्धा बिझनेस होऊ शकत. अल्टर पण करायला शिवून द्यायला म्हणा. नवीन कपडे घेतले कोणी म त्याची डबल शिलाईसाठी किंवा स्लीव्हज वगैरे लावायचे. जे हात लावून द्यायचं वगैरे त्याच्या सुद्धा वीस-तीस रुपयेच मिळ
हो हो हो. म्हणजे काय झालं त्या पैशांच त्यांना गरज असेल नंतर मग ते ज्यांना जास्त गरज असली, मग ते पैसे त्यांना आम्ही आधी देतो.
अच्छा.
असं म्हणजे मैत्रिणींचीच भीशी आहे म्हणजे आमची. पण म्हणज खूप वय का त्याला गरज आहे आता ह्या? मी घेणार पहिला नंबर तर आम्ही त्या गरजू व्यक्तीला पै आधी देतो ति भिशी. नंतर म्हणजे नाही, काही एवढी गरज नाहीये. मग नंतर ह हॅलो
ना आपल्या टाइम झाला म्हण
हो, चालेल. चालेल. चालेल मॅडम.